हा, बोला.
हा, येतं का आवाज? हा, मग. कॉलेजमध्ये, तुम्ही एन्जॉय केलीच का?
हो, केलं ना. खूप एन्जॉय केला.
म्हणजे, तुम्हाला कोणता विषय आवडाचा? जास्त करून.
अ विषय म्हणाल तर, अ मला पहिल्यापासूनच ना ह्याची खूप आवडय, वाचनाची. त्याच्यामुळे मला कुठलाही विषय घेतला न, मी ते पहिलं वाचूनच काढायचे. अ त्याच्यामुळे मला, इंग्लिश पण आवडायचा. मराठी य अर्थशात्र वग. काय म्हणजे कोणत्याही कुसत असू दे पहिले ते. वाचूनच घ्यायची मी अ मानसशास्त्र असेल हा.
मग तुम्हाला एक्झाम ला खूप सोप! म्हणजे तुम्हाला एक्झाम खूप इझली जात असेल म्हणजे. खूप सोपी जात असेल.
हा परीक्षा, हा परीक्षा देताना, खूप सोपी जायची. कारण मला कसं, कुठलंही पुस्तक मी पहिल्यांदा घ्यायचे, ते वाचूनच कढायचे. म्हणजे कुठलं पण असो हो, वाचतच बसायचं. नंतर मग अ जेव्हा ते बाबा, अ ह्याच्यामध्ये, शिकवलं जायचं. अ कोणताही असं
हम्म.
तडा असेल व आताचर.
तुम्हाला अस फेवरेट म्हणजे तुमचे आवडते सर किंवा मॅडम अशा. कोण होता्या का.
म्हणजे जेणेकरून तु्हा. म्हणजे तुम्हाला त्यांचा विषय आवडायचा म्हणजे असं. म्हणजे बाकीचं कसं असतात पण. तुम्हाला एक जो विषय म्हणजे त्याच मॅडमचा आवडायचा अशा कोण होत्या?
असं काही नाहीय मला आमचे सर पण सर होते आम्हाला. अ खर तर शिकवण्यासाठी. अ जेव्हा मी पहिल्या अकरावी बारावीला होते ना. त्यावेळेस आमचे जे अ काय म्हणायचं ते वर्ग शिक्षक असतात ना. अ ते आमचे सर होते आणि ते आम्हाला इंग्लिश शिकवायचे खूप छान शिकवायचे. नंतर आमच्या एक मॅडम होत्या हा त्या पण आम्हाला खूप छान शिकवायच्या. अर्थशास्त्र सहकार वगैरे हे ते जीवशास्त्र वगैरे हे ते शिकवायचे त्या वेगवेगळ्या. आणि त्या खूप सुंदर अशी उदाहरणं वगैरे द्यायची त्यांचा जेव्हा तास असायचा ना आमच्या. अ त्या क्लासवरर त्यावेळेस पण आम्हाला खूप छान वाटायचं कधी कधी तर मग झोप यायची. मग काय करायचं मागच्या माग. व जा ब कार पु ज ब अस क लक्षण अस तर. चौकीचच त्यांच्या डोळ्यासमोर येणार.
आमच्या इथे कोण झोपला ना त्यांना खडू असायचा ना तो. फेकून मार मारायच किंवा डस्टर असतं ना तो खडू पुसायचा त्या तो. तरी फेकून मारायच एवढं म्हणजे आमच्या वेळेला खूप. स्ट्रीक असायच्या खूप स्ट्रीक मॅडम हा.
ते नाव घेतलं जायचं आणि उभं केलं जायचं. आणि विचारलं जायचं काय झालंय मी का असं करताय असे आमच्या मॅडम बोलायच.
हा तस आम्हाला पण म्हणजे आम्ही नाही आम्ही एवढ. ्या मस्तीखोर होतो ना माझी म्हणजे माझ्या फ्रेंड होत्या ना तिी चौवीस जणांचा आमचा ग्रुप. चायचा आम्ही एवढ्या मस्ती कराय. ‌च नाग मग जो कोणी आल ना सर का आमच काही ना काही चालूच असायचं का. त्यांचं लक्ष मग आमच्यावरच हा मग म्हणजे माझं सने मोरे आहे ना. मग मोरेवर म्हणजे माहेरच तर मोरे. कंपनी तुमचं काय चाललंय हे ते. मग आमचा आजूनच म्हणजे कंट्रोलच ना आम्ही एवढा ह जायच ना त्यांना जाम म्हणजे मज्जाच यायची. ओढायचे ते आम्हाला आणि आम्ही हसायचो.
अच्छा मग उलट ते जास्त चिडत असतील मग.
हा ते ओरडले का आम्ही जाम असायचो असं म्हणजे मजा करायचो.
अच्छा तुम्हाला कोणते विषय आवडायचे मग तुमच्यात
मला असं पिट्टी जास्त आवडायच कारण क ते बाहेर जायला भेटायचा खेळ खेळायला. डॉज बॉल खो खो कबड्डी आज सहा
मी हॉकीची खेळाडू होते.
अच्छा अं का.
आम्ही हॉकी खेळायला जायचे.
हां.
जे वेगवेगळ्या सिटीज मध्ये पण आम्ही जायचो. आमचा जो संघ होता तो.
हाफ प्रेड असलं की मजा यायची, म्हणजे कोणीच कोणतच सर मॅडम नाही ना वर्गात. मग आम्हीच काही ना काही आमचा गोंधळ चालूच असायचा.
आम्ही काही करायचो माहितीय, जे जेव्हा आमचा आपप तास असायचा आहे ना आम्ही सरळ क्लासमधून बाहेर पडायचो.
नाही बाहेर गे, बाहेर जायला काही नाही ते साईडचे कस, वर्गामध्ये सर असतात ना मग ते ओरडायचे. बाहेर आमच्या वर्गातले पण जायचे. पण ते बाहेर सर लोक न आवडायचे ते तुमच ऑफ तास आहे ना, मग तुम्ही वर्गात बसून राहा काय तरी वाचन करा, लिखण करा, नाही तर पाठणतर करा असं म्हणायचे. पण आम्ही काहीच नाही,, आम्ही काहीच नाही.
आमचं कसं लेडीज रूम असायचं, परत आमची लायब्ररी होती. मग आम्हाला कोणी म्हणलंय काही नाही की कुठं तर आम्ही सांगयचो, आम्ही लाय री मध्ये चालोय, तर आम्ही जिथे लेडीज रूम मध्ये स्टडी रूम मध्ये चालोय. अभ्यास करायला, असं सांगायचो आम्ही.
आणि वाचन करायचो लायब्ररी मधून
आणि म आम्ही तसं सांगायचो, मग कुणाच्या नजरेत यायचंच नाही मग चुक असं ज झालं की कोण दिसलं बाबा आपल्या ग्रुप मधले, की त्यांच्या बरोबर मग कॅन्टीन मध्ये जायचं. आणि तिथं गप्पा मारत बसायचं, मग ग्रुप मधले पण यायचे.
हा तसं आमच्या इथे बाहेर गेटजवळच, म्हणजे गेटच्या बाहेरच कॅनटीन कायचं मग कधी भूक लागली की, मग पॅटेज खा, वडापाव खा असं.
हां खायचं मग. पण ती सर लोक ना, आम्हाला ओरडायची तुम्ही डब्बा आना बाहेरच नका खाऊ पण आम्ही कधी डब्बा नाही नेला, बाहेरच खायची जास्त करून.
आम्ही पण तेच करायचो, एकतर आमच सकाळच कॉलेज असायच. आणि सकाळी मग डबा वगैरे कुठलं भेटणार, कारण मला बसन म जावं लागायचं.
कोण उठून देणार हा?
जावं लागायचं, मग आम्ही सकाळी सहाला बसन जाणार, बसची वाट बघाय थांबणार.
नाही आम्ही
मुलं-मुली आमची असे ऐतके मजा यायची.
एक का दोन किलोमीटर काही. तरी नाही आमचा एका-दोन किलोमीटर अ म्हणजे. असं हळू गेलो तर पंधरा-वीस मिनिटं लागायची, आणि असं जर फास्ट चालत गेलो. हो दहा आ मिनिटात पोहोचायचो आम्ही, म्हणजे आम्ही टाईम लावायचो, की एवढ्या-एवढ्या तासामध्ये एवढ्या-एवढ्या मिनिटांमध्ये आपण इथेथे पोहोचू, बरोबर आम्ही त्या मिनिटांत तिथे पोहोचायचो.
अच्छा,
आणि जर कधी टाइम झाला ना, की मग असं प्रार्थना असते ना सकाळची म टाईम झाला. कि म गेट बंद करतात, म आतमध्ये येऊन देत नाही, म दवा जेव्हा प्रार्थना होते, मग तेव्हा घेतात, पण तेव्हा ओरडतात, सर लोक. हा तेव्हा छडी पण द्यायचे, पण आम्हाला नाही मारलं कधी पोरांना मारायची. मुलींना नाही कधी पण अ हा लेडीज मॅडम असायच्या ना त्या मारायच्या मग आम्ही बोलायचो आम्ही एवढी मोठी झालो ना आम्हाला मारतात.
ह खूप सुंदर दिवस होते ना ते, आणि कसं आता खूप आठवत होतात आणि खूप सगळ्यांना आपना हे करतो.
तेच ना, आणि काय सांग, आणि मधली सुट्टी सुट्टी झाली ना, जेवणाची ता- आम्ही डब्बा नाही कधी नेला ना मग ती लहान मुलांना खिचडी मिळते ना मग आम्ही काय करायचं कधीधी डब्बा न्यायचा आणि आमच्या ओळखीतला कोण असायचं त्यांना द्यायचे त्यांना टिफिन द्यायचा मग ते घेऊन यायच मग आम्ही खायच मस्त लागायची खिचडी ते हा म्हणजे आठवी नववीला होत्या पण नंतर म कॉलेज ला गेले तेव्हा आम्हाला नाही भेटायचे मग
आम्ही काय करायचो हा आम्ही आमच्या एक ग्रुपमध्ये कोणीतरी एक डबा आणायचे एकाच डब्यावर सगळे जण आम्ही खात बसायचो ज्याचा डबा असायचा त्याला खायलाच नाही भेटणार आणि एक एक दोन दोनदा असंच याला भेटायचे आणि मग ते ओरडायचे तुम्ही का नाही आलात? माझा काय आता म्हणून ओरडाचे ते पण आम्ही खायचो त्यांच्याच डब्यामध्ये
आणि मधली सुट्टी झाली कि मग आम्ही काय करायचं पाठीमागचं एक गेट असायचं आणि एक पुढचा ना मग आम्ही काय करायचं कोणाचं लक्ष नसलं हा पळून पण जायचो शाळेतून एवढी मज्जा करायचं हा खरं पाटचा गेट दिसला उघडा असायचा कधी कधी लॉक पण असायचा मग उघडा दिसला की जायचो पळून म आमच्या वर्गातली ज्यांना म्हणजे नाही आवडायचं पलून जाणं मग ते नाव सांगायचं सरांना दुसऱ्या दिवशी म सर बोलायचे तुम्ही का गेलात पलून वगैरे मग जाम ओडायचे म आम्हाला त्यांच्या तासाला उभं ठेवायचं बाहेर
अच्छा म्हणजे तुम्हाला शिक्षा मिळायची
शिक्षा मिळायची हा पण ते दिवसच वेगळे होते म्हणजे मज्जा यायची तेव्हाच
हा अ हा हा अ आम च्या हेज्यातला एक किस्सा सांगते हा आमच्या आमचे जो क्लासरूम होती ना नाशगोळ आमचा वर्ग होता ना आमच्या वर्गाला दोन सा दरवाजे होते काय असा एक पुढे एक होता आणि एक असा मागे एक होता आणि आमच्या इकडे अशे मुलींची तीन लाईन होते अशे आणि मुलांचे असे चार लाईन होते आमच्या ह्याच्यामध्ये ना वर्गामध्ये मुलं जास्त होती तर मुली आम्ही पंधरा सोळा होतो हा
हा
तर आम्ही असं आमचं चालू होत आमचा लेक्चर तास चालू होता आमचा इ दिसत आणि मागच्या दरवाज्यातून ना माकडंच आत आल आणि येऊन बेंचवर बसलं नाही नाही डोंगराच यथे नाही आमच्या ना अशी हिरवी झाडी होती साईड ला का अस खूप मोठा बगीचा होता ना. तर असं ते खूप प्रसिद्ध आहे तो बगीचा्यामध्ये सगळ्या प्रकारची झाड आहेत तर तिथे माकडच आलं आणि आम्ही सगळे घाबरलो आणि मुलं पण घाबरली. दरवाजाततून बाहेर पोयला लागल्. पण पुढच्या दरवाज्यातून बाहेर माकड आतून सगळी मुलं मुली बाहेर. सर पण बाहेर आले कारण ते माकडला बिचारे ते घाबरतात ना
हम्म हम्म आणि आम्ही लहान होतो ना आम्ही तीस तरी चौथीला काहीतरी असेल म्हणजे आमच्या गावातच जायचं तेव्हा शाळेमध्ये मराठी शाळा
अच्छा
तेव्हा काय म्हणजे अस म्हणजे तेव्हा लहान ना म्हणजे मॅडम शिकते ते होत असला ना आणि माहिती ना पहिले कस हॅली खूप फिरायचे आपल्या घराजवळना.
हा हा.
ते ते आले ना त्यांचा आवज जरी आला ना तरी आम्ही सगळी सगळी म्हणजे वर्गातली मुला मुली बाहेर बघायला जायचं. हा मजाच यायची आ हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर
हा आणि चाललंय चला बघा बघा बघा म्हणून सगळ
मज्जा यायची.
ह हॅलो!